हॅलो!
हॅलो!
हा बोला ना ताय-
हम्म, आला का आवाज?
हो, येतोय येतोय. तू या का बर आवाज येत नव्हता? काय माहिती? काय म्हणता? काय चाललंय?
ते रेंजचाच प्रॉब्लेम झालाय सगळीकडे.
हा हो ते रेन्सच बोलते
हम्म, रेंचच झालं काहीतरी.
काय नाही बाई आ ता जेवण केलं. म्हटलं ही काय म्हणते बुवा असं.
सर ठाण्याल गेले होते का?
हा असं टाण्याला गेली होती, आली घरी जेवण केलं. आता आता आवरायचा बाकीचा पसारा, हम्म. काय म? अजून काय म्हणता? काय नाही बाई आज बी सी सिक्की म्हणून हाय अभियानात. हम्म. हॅलो.
हा बोला.
हॅलो.
अ तसच होऊन जातो तो आवाज, बोलत राहायचं तेवढं.
हा, काय नाही बघ अभियानात बी शी सिक्की म्हणून काम करते.
हं हं.
हम्म, मग ते पैसे काढून देणं, ये ते. बोला ना. चालतंय एक एक कामं.
लय अरेंजमेंट मिळवून जाते ती पण. मी पण अभियानातच काम करते ना.
हो का? चांगलंय मग.
हम्म.
बरंय मग.
खूप ताण वाढून जातो पण त्याचा एक.
तान तान खूप हे ओ बाई.
हा.
एक एक एक एक चालूच राहतं त्यांचं.
पगार कमी पण वाढवा जास्त.
हा मग आता काय करणार, हाय घरात बसण्यापेक्षा बरंय.
हम
तुमचं काय घरीच? काय जॉईंट फॅमिली आहे का? सिंगल आहे? जॉईंट फॅमिली आहे तुमची?
हो जॉईन नाही आमचे हेच आहे आम्ही.
हो का? हम्म, मुलं मुली असतील?
काय दोन मुलीये दोन मुलींचं लग्न झालं. काय टेन्शन नाही. आता एक मुलगा आहे, टी वाय ला हाय.
हां हां काही नाही वो पोरं मोठं होऊन गेली तुमचे, काही टेन्शन नाही तुम्हाला.
पोर मोठ होऊन गेलेत. आता एक मुलगी डिलिव्हरीला आली येईल. तीस तारखेला नाही येणारय आता तीस तारखेला. हम्म ओटी भरायचा कार्यक्रम हम्म.
राहतच एक पोरांचे बी लग्न झाले का एक एक. लग्न झाले का एक एक चालू होऊन जात. आपण म्हणतो लग्न
पण दनी आपण म्हटल ये झाल. का डोक्याचा ताण मिटला उलट जस जस दिवस गेले तस तस काहीतरी वाढत चालत.
काही ना काही एक एक चालूच राहत.
कधी शांतता नाही असय बाई की आपल्या मनाला जेव्हा म्हटल आपण आज. वाज खायचा आहे शांत बसून राहायच तेव्हाच ते
तरी बी नाही आणखी आपण नंतर म्हणतो नाही करून घेतल असत तरी चालल असत.
हा नाही मग वेळ वाया गेला मी मग झोपून घेतल म्हणून मग ते काम आज होऊन गेल असत असे पस्तावे येतात झोपेत सुद्धा पस्त तावे येतात हम्म.
हा आता तर आमच ते गट लॉक करायच चालू ये मार्च एंडिंग.
हम्म.
ग्राम संंघाचे दप्तर भरा हम्म. हे ते खूप चालू आहे काम.
काम भर
ते ग लोकसला ऍप करायला बसल तर काही होत नाही अस म्हणजे एक का एक बाई घेतली तर ती पटकन भरली जाईल बुवा अस नाहीचय.
आहा काय ना काही.
तिला प्रॉब्लेम काही नाही तर काही काही नाही तर काही भरली गेली भरली गेली तिच्या मनात आली तर एखाद्या वेळेस जर कटकट लागली तर ती पुढ सरकतच नाही हम्म.
आणि पूर्ण आधी पण अस केल असत दहा बाईंचे गट होते. त्याच तेव्हाच दहा बायांच भरून घेतल असत तर परवडल असत. तेव्हा पाच बायांंवर पण लाभ करून दिला आठ बाईंवर पण लाभ करून
होत ना वो ते.
हम्म. परत आता मग त्या बाया शोधन होऊन गेल ना मग.
मग
परत त्या इन्व्हर्टऱ्या ते कुठ कुठ होऊन जात ना कागद कागद.
हम्म हम्म एक एक उठा रेटा त्या बी मग त्या बायांच्या काही आधार घेत नव्हते म्हणे. काय बरेच प्रॉब्लेम होते. हम्म
पण मग एका बाईसाठी एवढी इनव्हर्टरी बघणी तेवढ ते परत गट मध्ये जाण.
पण सापडत नाही वो योग्य.
अ हा जुन्या खूप इन्वट ट्र्या कुठ कुठ त्यांच्या म ते एक वेळेस इथं सटा नला त लोकचच शिकवलं ना तिथं या इनव्हर्टऱ्या नेल्या होत्या इनव्हटऱ्या नेल्या तिथं काही बायांनी कुठले आधार कुठेच करून टाकले काही सापडत पण नाही.
काही नाही हो बाई नाही एकदा हाता वेगळं झालं मग काही ते सापडत नाही वेळेवर हम्म.
असं होऊन गेलं. परत परत आता त्यांचे आधार ते मागायला जाणं ते
हा आणि ते बी देत नाही मग कशाल आन काय लय चौकशा करता हम्म. हम्म मग तुम्हाला काय तेव्हाच करत ना आलं का असं होऊन जातं.
हम.
हो हो चालेल ताई म.
हो.
हम.
हो हो.